ह ह काय नाही. सोड आला बाई एकदाचा.
हम्मम् अजूनही हाय की खरं.
हम्म, ब कशावर करतीस परत ह्याच्यावरच कर बघुया लागतोय काय,
हम्म
नाही तर मग अं सौंदालाच बोलाय सांग तुमच्या बरोबर
काय बोलते शानी ती
एकच राहतोय ना, हम्म
हम्म सांगायलान मी तिला हेच बोल त्याच बोल काय नाही
तिकडे जाऊन बघ तिथे येते, मम्मीच कनेक्ट केलं मी.
हम्म
इंस्टाग्राम ओपन केल्यास की नाही, स्टोरी लावलीय मी ना बघ की जरा.
कोणाची?
आमचीच ग, मी माझे अजून काही लावाय नाही उद्या लावतो आता वेळच नाही मला तयार कराय, फिराय गेलेलो.
हा हा
आमच्या गावात पण मिलिटरीत गेलेली आता ट्रेनिंग होऊन परत आल्या त्यांच्या मिरवणुका काढायल्या. केवढंशा काय
हा
गल्लीत पण एकटा गेलता तिथे पण जेवण
आली तर होती, त्यांचं मग सहा महिन्याच असेल.
होय सहा महिन्याचचं की, माझ्या पण एका फ्रें माझ्या पण क्लासमेटच अ झालंय त्याचं पण मे मध्ये सहा महिने होत होतं, खरं अजून यायनाहीत आता आ ह्या महिन्यात तो अठ्ठावीस तारखेला येणार आहे.
हम्म हम्
मे मध्येचं सहा महिने झालेत त्याच पण
हम्म हम्म
मग, आणि काय?
कायम येऊदे. होय. आईला सांगितलोय बाई आता नंदेकुडिला जाणार आहे परवा म्हणून
म
जा म्हणाली पहिला नको म्हणालतीत सगळी
पाहा
कशाला, एवढी सुट्टी आहे काय?
हम्म, आता राहिलीस न्हवं का इकडं
हम्म तेच कि
ते न्हवं,
हम्म
आत्ताच हे असं नंतर जॉब लागल्यावर तर सुट्ट्याच नसत्याता म काय गं?
हं तवा तर मिळतच नाही बघ तू
जायला जायचं काही नाही ग म नंदेकुईला
सांगायला प्रश्न पडणार त्यावेेळेस मला बघ कि
अवघड आहे बाई
सुरगुलीची मावशी पण प्रत्येक टायमिंगला विचारतिया
हं हं काय म
नाही बाई खरं सगळीकडे जायला व्हित
हम्म नाही होत.
कधी उन्हाळ्यात
झालं का तुझ्या ऍडमिशनचं?
अं झालं बाई आज करून आलाव म्हणजे ऍडमिशन प्रॉपर नाही फक्त सब्जेक्ट सिलेक्ट करून फॉर्म अ चेक करून आणले
हम्म हम्म हा हा
पिडलीत बाई आम्हाला तरी काय न्हवंच
हम
दितच नाहीत जे सब्जेक्ट पाहिजेय ते
कुठला घेतलायस तू? हा काय आणि मग दोन झाले होतेत ना हे पण आहे बघा पाहिजे असल तर
मागच्या वेळेला कणी ऐंशी मार्काचं अ अकाऊंटचं दोन हुतत गं
हा
आणि बिझनेस स्टडीजचा एक होता ह्यावेळेला सब्जेक्ट वाढल्यात गं अकाऊंटच ऐंशी मार्क काचं तीन झाल्यात पेपर
हम्म
आणि चाळीस मार्काचा एक झालाय अकाउंटचाचं
हम्म
असा अकाउंटचा चार्ज विषय झाल्यात बिझनेस स्टडीचा ऐंशी मार्काचा एक आणि ते एस्ट्रलॉ एस्ट्रॉलॉमी का काय ते ते हा
हम्म
ते एक आलाय त्याच्यावर ते आणि इंग्लिश एक निवडायचा होता ग मग ते ह्युमन बिहेवियर लँग्वेज स्किल असं काय काय होतं ह मग आम्ही काय म्हणत होतो की आम्हाला अधीच अकाउंटचे विषयी चार आहेत तेच आधि टफ हाय हे आणि कुठं घ्याव म्हणताना आम्हाला एस्ट्रोन न मी द्या म्हणालताव काय आणि बिझनेस स्टडीज वाल्यांचं कनी सोपं असते ग एव थेरीच असते सगळी मग त्यांनाला ते दिलं तर चालते तेनी आणि आम्हाला दिनच दिनतच अकाउंट मेजरवाल्यासनी दिच ना सर तो लेई बाद होता मग मॅडमसनी फोन केल मी ना आणि मॅडम आम्हाला दिना झालेत बघा विषय म्हणून मॅडम म्हंटले सांगा की मी द्या सांगित म्हणून सांगितलो की मॅडम आणि अकाउंट मेजरवाल्यासनी देत नाहि बिजनेस स्टडीज वाल्यासनी दहा सीट राहिल्या त्या देणार वीस सीट होत्या फक्त त्या विषयाला ग आणि दहा सीटा फुल झालत्या आणि आम्हाला पाहिजे होत्या कि
हम्म
मग मॅडम म्हटल्या मी बोलतो दे म्हणून
हम्
मग मॅडमनी बोलल्यावर सरांनी माझ्या ह्याच्यावर इंग्लिश विषय घाठलेला तो डॅश मारून अस्ट्रॉनोमि घातल ग आणि सगळ्यांच्या समोर मला म्हणायला लागल्यात की वशीला लावलीस की म्हणून
ह
आम्ही सगळे जणच घेतलाव ना एक आठ जण मिळून सगळीजण घेतलाव ना नी काय म्हटलं ते का त जरा असं वेगळ हाय आणि शिकायला मिळतय तुम्हाला चांगलं तसं पण आम्हाला कनी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला इंग्लिश विषय होताच मग ह्या वेळेला कशाला ते घ्या लागला काहीतरी वेगळं शिकायला मिळत त्याचा फक्त प्रॅक्टिकल हाय आणि पेपर पण नाहीय
हम्म
आणि काहीतरी वेगळं हाय तेच घ्या म्हणून लागलेलं ग मॅडम
हम्म
आणि ते त्याच्या सीटा जास्त म्हणताना गडबडी आम्ही फॉर्म भ ून कनी चेकिंगला गेलताव सर लय भाऊस खाया लागला फर्स्ट इयर ला आम्हाला शिकवायला होतं इकॉनॉमिक्स चांगलाय चांगलाय म्हणत आता रंग दिसल त्याच
तसं ज
कुचका कुठला बाई लेराग आलता हम् मा आणि माझ्याच ह्याच्यावर मा माझ्याच फॉर्मवर कनी नाही विषय घालतो आणि म्हटला आणि बाकीचे सगळे माझ्यातलं बघून घ्या मी सांगाला लावले सर मला नको आहे इंग्लिश मी घेणार नाही आहे तो विषय म्हणून नाही मी लिहिलोय मी तेच घ्यायचं म्हणतोय
हम्म ह् हे हे हे करायच ना हे
मग केलो मी रागा ना मॅडमे फोन आणि सांगितलो की
मॅडम जरा हेड आहे ग हिची कॉमर्सची त्याच्यामुळे सगळेजण त्यांच ऐकत्यातच
हम्म दिला ना मतो विषय
दिलं की बाई खरं आणि आणि ग्रुप मध दोघांचं राहिलंच बाई बिचारांचं ते नला दुस घायलाय एकटी शानी खुळी मनल लवकर गेली घराकडंबस मनल आता वाजवत मग अ मला तुला कोण जा सांगते नाहीयेत झालं की आता फुल झाल्या शिटात इथं कशाला जाय सांगलेलं म्हटल तुला घराकड काय गडबड होती
हम्म
झालं बाय एकदाच आता उद्या क्लास कडाने जायला पाहिजे तिथं विचारायला
हा य तो आहे तुमचा अजून क्लास
आता हे एक लास्ट वर्ष
हम् हम
म झााले की झाल्ल बाई
कंटिन्यू तीन वर्ष क्ला सुर न तुझ
तीन कुठे पई अकरावी बसून लावलेय मी न
पाच वर्षे
म
हम्म हम्म
इ क केली म ना चांगलं घेत नाही केलीमध्ये पण चगले घेत नाहीत बीएसएम मध्ये पण चांगले घेत नाहीत आमच्या कॉज ममध्ये पण चांगले घेत नाहीत तिन्ही कॉलेज त्या सरांच्याकडे जातात क्लासला
हम् हम्
सर सर आमचा टॅक्स भरतोय एवढा पैसा मिळतोय त्याला
हम्म हम् होय
बारा एकर शीते आहे बारा एकर
हा
एकट्याची
चांगला
आ आता म्हणते पेट्रोल पंप पण काढणार आहे म्हण
हम्म हम्म प पेट्रोल पंपाला काय लागते
पेट्रोलोल व
हम्म हम् स्वतः शिकवत असतील
हम्म हुशार आहे ती पण बाई एका अटेम्प्टमध्ये तिचं फाउंडेशन क्लिअर झालंय होय सोप नचते तिचं सेकंड फोथ हेच फर्स्ट एक्झाम क्लिअर झाली त सेकंड ची आता सप्टेंबर मध्ये आहे दिलती त्याच्यात काहीतरी एका विषयाच काय दोन तीन मार्कात राहिलं वाटतं.
अजून द्यायला गेली आहे ती?
मग ते काय सोपं असते व लवकर क्लिअर होत नाही माहिती केवढी हुशार आहे तिथ-
हम्म... म्हणजे साईड बाय साईड जॉब कराय लागलीय-
होय साईड बाय साईड करायला लागली.
आता कुठं असते मग ते? हम्म हम्म...
तरी पण तिला तीस हजार पगार आहे.
चांगलंय कि-
जरी ती सी ए झाली नाही तरी पण तिन कणी फस्ट म्हणजे फस्ट- म्हणून तर तीच एक्झाम क्लिअर झाले की त्याच्यावर - आणि तिन अटे-मप्ट केली त्याच्यावरन पण तिला चांगला जॉब मिळू शकतो. ते पन्नास हजार पर्यंत.
चांगलंय पण तिला तेच व्हायचं असेल आता इतकी वर्ष थांबली म्हटल्यावर.
वर..
हम्म तरी किती वर्ष अभ्यास करायला लागेले अगदी?
चालूच आहे की बारावी झाल्यापासून -
मोनाली च्या तिच्या वयाच्या आहे नव्ह ते-
होय त्याच्यानंतर ती बी कॉम पण करत होती ना मधी. ही
होय...
होय...
ह ह
त्याच्यामुळं- तर तरी पण ती कधी मधी- पुण्याला गेलती त्या क्लासेस साठी. आणि मग तिचं थर्ड इयरचं कणी राहिलंय ग.
काय....
डिग्री... बिकॉम ची म आता ती मला सांगितली- कधी एक्झाम चालूत त्या वेळेला मला फोन कर- तिचं कोल्हापूरचं हे आहे ना कॉलेज आहे.
हा हा...
मग हा म्हटल आण- आमची युनिव्हर्सिटी आणि त्यांची एकच आहे खरं कॉलेज वेगवेगळं आहे आमच्या दोघींच. मग त तेवढं देतो म्हंटल्या. ससीवढा राहिलाय का तिचा तेवढं झालं की झालं. डिग्रीचं टेन्शन तिच कमी होते ना- आणि सी एल च- बीकॉम चि डिग्री मधेच म्हणजे जी असते बि- फॉमला तेच असते सगळं. त्यांनला काय नुसत पासिंग पाहिजे असते.